काय ग काय कट झाला.
का ना कटवून गेलं माझ्या फोनला. ह ना माझ्या फोनला प्रॉब्लेमच येऊ राहिला कायकाय माहिती
त्या वर् सगळ्यांची आशीच होताय थोड्या थोड्या वेळ चालतं कट होतय.
हा ग. आणि यांचं तसच झालं त्या गटडीच तर लागूच नाही राहि.
कोणाचा?
गायत्री.
हम्म.
काररकतरी एवढं का कर त सार को बोल
जाऊदे ते लागत ना. आता सकाळ पासून क ते कधीच बोल राहिल आपलं आपल्याला काही नाही वाटतात पण ते माणसशी बोलायचं म्हणजे अवघडंच वाटत ते.
तू मेहडोकत का फरक पडला काय फर मला.
हा एखा दोन काही नाही. ण सारखं सारखं कोणाला फोन करणार पाहु आता आपल्या पूर्ण झाले का मग पाऊ.
हा स्कूल
हो.
तुम क
काय?
कॉल किती झाले? झाले.
पंधरा. त्याच्यात काही झाले गेले उडाल उडाले त्याच्यात येतय पंधरा कॉल.
हा हा माझ्या म अकरा वळले तर आता आता किती उरली काय मी
हम् हम. त्याच्यात दोन तीन वेळा सावी लावला थोड्या थोड्या वेळ बोलली न कट झाला. काय पूजेच चालू आहे का हा पूजेच चालू आहे.
नाही ना ती पूजन नाही करेल ति असं नाही ती सासु ति सासु नाही म्हटली तिला करायला.
नाही. का बरं?
काय माहित त्यांचं ते आहां तिला वाटत काय
आं आह.
हम् हम हम्म.
नशीब काय बोलणं
हम् ह आवाज काय कट होवून जातोय? हां आता आला.
अ हो म्हंटलं आपलं कस काम आपलं काम रे ंज ह